हॅलो
हा बोल क्या
हम हम्म मजाने अ हा अ ते नारळाची बर्फी कधी केली का खोबऱ्याची म्हणजे ओल्या नारळाची करते का सुक्या नारळाचे खोबऱ्याचे असं
ओल नऱ्याशी करते मी बिस्किट घालून हा पार्ले बिस्किट घालून
ते
ओलाणारच खिसून घ्यायचं किंवा मिक्सर ला बारीक करून घ्यायचं ओलाणार चिरून बारीक
हा आणि
आणि बिस्किट एक पॅकेट दोन नारळासाठी एक बिस्किटचे प्रड भास होते
पारले
आणि अर्धा किलो साग कर वेलदोडे दोन दोन तीन बाजू होते तेवढं घ्यायचं साहित्य आणि तूप थडं घ्यायं
हा
दोन दोन तीन चमचे घ्यायच म्हणजे दोन चमचे बर्फ घालायला आणि चमचा ताटलेला लावायला
बर
आणि ख बारीक करून घेत
हा
अ ते थोडा वेळ क कडे कडे
नरम करून घ्यायचं काय
गॅस वर तू खाला चमचा अ जाच पुडड सग म्हणजे एकदम सोडावे कलर बदलायच नाही काय नाही दोनच फक्त
हा हा म्हणजे नरम करून घेतल्यागत
त साखर घालायची दोन नाराळासाठी बस होता म्हणजे चिकट वगैरे होत.
हा आणि
ल द उ दवरचे साय हा फक्त घरम घरायचे कलर वगरे काय नाही बदलायचं खोबरायचं पभ्रत असायच.
बरं. ठेवायच हा हा हा जरा ते आटवलं किंवा जास्त भाजल्यामुळे ते हा.
हे गायचं. चायलाचे दोन चमचे
म् बर. ह. हा.
कमी जास्त होत कधझर या नावा असतू ना कोण नाही होणार बघ.
हा याय लागलं बरं.
नाही नाही तेत साखर सुटते ना रोलच होते सगमाशीला चवय य त्या्या छान अशी बाची असते. का तस लागत.
हा.
मग ते सगळे साखर वििरल अस ते सगळं आठवायचं. बय हा. पत त्या तूप घालायचे त्याात
हा.
हॅलो.
हा सांगा.
हॅलो.
हॅलो.
ते सगळं घट गोळा होते कडईला चिकटण्याची चिकटोट
हा.
फिज ठेांग गॅस बंद. साखरप वरळी ते सगळं मिक्स एक चमचा तू पडून नाही ते सगळं पडस वगैरे काढून घ्यायचा त्याला ना आज म पडून
हां
मग ताटलेलं तर ते जरस कोमट होऊ द्यायचं एकदम थंड नाही जर कोमट होऊ द्यायच तोपर्यंत ताटलेला तेल तूप लावायचं एक चमचा व्यवस्थित लावाय सगळीकडनं आणि ते मिश्रण दाटलीच चसवायच
हा
मग ते एक पूर थंड होतपर्यंत कोमट असते ना ते ताट पूर्ण थंड होतपर्यंत ते थापून घ्यायचं ताटाला त्या आटात पसरवून ते सगळं व्यवस्थित
हा
वगैरे कशंतर ते व्यवस्थित पसरून घ्यायचे चमचा नाही पसरले की ते थोडस थं म्हणजे असं नॉर्मल टेम्परेचर ला आलं नाही रूम टेम्परेचरला तोपर्यंत व्हायरस मग फ्रीज मध्ये ठेवावायला
त्याच्या आधीच त्याला कट मारून घ्यायची मग फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्येध्ये ठेवल्यानंतर मग थोड्या वेळने काढलं ना मग ते आपोप वडी निघ त्याची नंतर कट मारायला लागत नाही त्याला आधीच कट मारायची ते्हा कोमटच ते आपण तापतो बघ
हा
त्यावेेळेला कट मारून घ्यायचे
हा हा
असं करायचं म्हणजे म्हणजे प्रॉपर वडी निघत तुटत नाही हा रिंग मध काढल्यावर ते आपण कराला गेलो
हा ते निघत नाही हा तसच झालत मध केते तशीच झालती मग ते तुटले होते
हा मग त्याच्यासाठी काय करायचं गरम असाल आधीच कट मारायच म ते थंड कराचं रूमे्परेरच व्हायरस मग थोड्या वेळेसाठी फ्रीजमध्येध्ये ठेवायस
हा हा ब
अशी छान लागते आणि विदाउट हे घातलीस ना बिस्किट न घालता गेलीसर
छान लागते हा उपवासाला त चालते ना ते कलर येते म्हणजे उपसाला ण चालता ना बस्ककीट न घाता केली तर
हा ती उपवासाल पण चालत्या, पण शक्यतो आमच्या ती पांढरी नाही आवडत ती चॉकलेटी अशी बिस्कट घातलेला फ्लेवरच आवड
आवडते हा हा म्हजे बिस्किट कुठलं वापरताय?
पारले पारले बिस्कीटच घालायच, ते जरा गोड असते ना आधीच म खारी बिस्कीट जास् त गोड नसतय. हू त्याच्या म
ह आम्ही संक्रातीला कसं करतोय. उम्म आम तिळाची बर्फी करतोय आम्ही
होय का? तिळ आणि गुळाची
हा गुळाची तीळ भाजून घेतोय, कच्च घेत नाय, एक एक जण कच्च घेत्यात, ते कच कच दाताला चिट टकतय ते जरा भाजून घेतोय, भाजून घेत पल्यामुळ ते असं करुम करूम लागतय. आणि म नंतर ते गुळाच पा करायच त्यात घालायचं. अ ती बर्फी बडाय छोट्या छोट्या मन आणि ते बर्फी पाडल्या वर जरा फ्रिजला ठीऊन फ्रीजला ठेवत नाही ते जेव्हा ते ज त मऊ असत्या ना त्याच वेळी आणि थोड हा थोड तिळ भाजून ठेवलेल असतय साईडला त्या तिळात ती भरपी असं घोळाय ची म्हणजे वरून खालून तीळ लावायच आणि त्याला असं असं करतोय म्हणजे तिळगुळ पण असतंय शक त्य ते पण म्हणजे वान तेन द्यायच असतय ना, अ त्यासोबत ते पण कर तुम्ही तिकड वान तेन देताय काय नई संक्रातीला
नाई आमची तस काय नसते.
अह आमच्या इथं पाच बायक बोलवून वान द्यायचं, वटी भरायची.
ह हा ते हधी कुंकूळचं वान असेल तेवढंच क आहे
हा तेवढंच घ ते मग वटी भरत नाही का वटी भरायला पावता गाज जर शेंगा
ह ह नाही नाही असं नाही काय करत हो देऊन त लावायचं आम्हाला काय तर बसत णत ते वस्तू वाटी प्लेट किंवा काय पण मन जात तेस स्टेल असू दे त्यात आपलं घरच आपलं तिळगुळ पांढरे
हा
आणि हजू तला आवज बण एवढंच काय तर नाश््याला गेलेलं असत तेवढं जायच
हा
झाल असंच करतोय आम्ही पण जातोय त्यांनी पण येते तं करतो का ओठीी नाही बरं ते असं ते काय काय तू वरणागरला म्हणालाच ग ते इथं करतो पांच्या शेगरी मराठी थोडी घर आहे आमच्या शेजारी वसा घ्या म्हणतात वसा ते करतात त्यांच्या पहिला ते खर्च
प पद्धत आहे हा हा हा आमच्या इथं पण तशीच पद्धत आहे व्यवसायाच
व
हा ह नाही आम तेथ वान आणि ते व्यवसायाचा मी एकाच दिवशी कार्यक्रम ठेवतो काय ते
बेंदूर कुठला असत तुमचा कर्नाटक बेंदूर
बेंतू नाही नाही महाराष्ट्र ट्रेन महाराष्ट्र
हा आमच महाराष्ट्र य
ते का करताय का करंजी करताय
कामत प क त हा मुलगी तळण पण
हा तेच की फक्त करायला लागते हा कर तळायचे असते त्या ना
ह नाही कर हा कोरतयत कराय लागते ते नाही आप्या करचोय पण कानवले होते करं जन खात नाहीत आमच्यावर
हा गोड खात नाहीत
हा हा एक तिकटाने एक गोड पाहियजे म्हणजे ते संपते नुसताच गोड करून ह तर ते संपत नाही असं आहेै ारल धोक्यात पण ते ते नाही आहे ब
हा
असा विषय आहे तुम्ही काय करताय ना
हा आम्ही कापण्या करतोय मद्रर्माग अ जास्त म्हणजे कापणे आता नाहीच लग्न झाल्यास नाही एकच वर्षी गलं तर त्यात नंतर आम्ही कसं तिळाच्या करंज्या करतोय गुळ गुळ आणि तीळ आपलं तीळ अ ते भाजून मिक्सरला लावायचें तीळ आणि शेंगदाणा भाजून मिक्सर लावायच ज हां
शेंगदाारी पण घालायचे
पन हे हे निम्म, ते निम्म आणि त्याचा आपला गुळ घालायचा. आ हा आता अलीकडे खोबरे च्या कोण करंज्या करत नाही जास् त, तीळ आणि गुळाचे असते तीळ आणि काय म्हणतात शेंगदाण्याच्या हा ते करायचं आणि ते केल्यावर काय हा असं आपण करतोय तसं करायचं आणि चकली करतोय तांदळाची चकली.
आ हा हा हा मी पण तांदळाचीस सकरते मला आवडते.
हा तांदळाजी खुसखुशीत होते ना.
होय तांदूळ आणि रवा घालतोय.
आमच्यात पण तेच
हा भाजणी चकली मला एवढी नाही
नाही नाही ते जी मऊ होते चकली काय हा थोडं जरी बिघडलं तरी ती मऊ होते चकली. हां.
आणि एवढे सगळे लय येते .
होय-होय डाळीस सगळ्या प्रकारच्या
त्याच्यामुळे तांदळाची सोपी आहे.
होय-होय त्यात काही तांदूळ रवा आणि काही मसाला असला की बस झाला.
तांदूळ आणि रवा रवा घातलेली सोपी वाढते चक
हा चालतय.
हा तेच की घेतले .